हॅलो.
हॅलो शुभ संध्याकाळ.
शुभ संध्याकाळ.
नमस्कार. झालं जेवण तुमचं? मग बाकी काय चाललंय? हो, आमचं आत्ताच चा- झालं जेवण. तेच मला, तू कुणी तर सांगितलं होतं की तुम्ही पावभाजी खूप छान बनवतात. मग ते मला म्हणल्या होत्या, की तुमच्याकडून रेसिपी विचारून घ्या. मग म्हनलं, आता आम्हाला पण उद्या करायची हाय मग म्हणल, की तुम्हाला विचाराव फोन करून की तुम्ही कशी बनवतात? पावभाजी.
बर बर. उद्या काही कार्यक्रम आहे का? पावभाजी बनवायला.
पण असंच, आवडतीय म्हणून पण असं ऐकलंय की, तुम्ही खूप छान बनवतात. मग म्हणलं तुमची रेसिपी ट्राय करावी एकदा. हम्, मग कशी बनवतात, तुम्ही? पावभाजी एक पाच- सहा आलो. करायची हाय.
त्याच्यासाठी तुम्हाला, हो ना, घरच्या मेंबर साठीच.
हा
पावभाजी साठी स्पेशल बटाटे..
बट हा, हम्म.
अ गाजर, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो.
मग आता याचं प्रमाण, किती किती घ्यायचं?
माणसासाठी, अर्धा किलो बटाटे. पाव किलो फ्लावर, दोन तीन शिमला मिरची, दोन गाजर, दोन टमाटर, आणि दोन कांदा. असे सगळे कट करून, कुकरमध्ये शिजवून घ्यायचे. सगळ मिक्स करून, हा, कांदा, टोमाॅटो पण त्याच्यामध्ये टाकू ते शिजवायचं. आणि पुन्हा ते मॅशरन मॅश करायचं.
हा हा हा हा. ते तुम्ही मटर पण वापरत अस
हो ना मटर पण जर तुमच्याकडे अ रेडीमेट मठर असतील, तर मग त्याला भिजवाची गरज नाही, तें तेलात मध्ये फ्राय करता येते अगर शिजवायची पण गरज नाही त्याच्यासोबत, ते डायरेक्ट तेलामध्ये फ्राय करताय नाही. तुम्ही जर मटर, वटाने भिजवले असतील तर त्याला ते कुकरमध्ये शिट्टी करून घ्यावी लागेल. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा ते सगळं शिजवून घेतलं. बटाट्याची साल काढून शिजवायचं. सगळे भाज्या स्वच्छ करून वगैरे, शिजवून घ्यायच्या, आणि त्यानंतर कुकर मध्ये शिजवलं, की मॅशअर ने सगळं मॅश करायचं
हा हा..
पावभाजी मसाला, आणि घरचे आपले मसाले, तुम्ही काळ तिकट ते न वापरत असाल ना?
हा हो वापर तो ना, काळा, असं ब
हा. मग तो घर ते लाल तीखट, हळद, हे पु्हा कांदा टमाटर करून घ्यायचं आणि हे सगळं अं हे करून म फोडणी द्यायची हा तेलामध्ये फोडणी द्यायची कांदा टमाटा आणि कांदा टमाटा गोल्डन झाला की त्याच्यानंतर तुम्ही लगेचच अ हे करायचं मसाले मसाले टाकायचे सगळे फक्त पावभाी मसाला ला असटला टाकायचा हा त्याच्यानंतर ते म केलेलं तुमचं बॅटर पूर्ण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं
हा हा हा हा
जी तयार होती मीठ चवीनुसार कोथिंबीर तुम्ही बटर वापरू शकतात बटर अवे्हेलेबल असेल तुमच्याकडे
हा हा हा हा
ोक काून घ्याय थो मसाला टाकायंतर घरचं का तट काळ तखट वगैरे टाकायचं नाही लहान मुलं असतील तुमचे तर ते टाकून
लहान मुलं आहेत आता त्यांना सपक वेगळी बनवावी लागली आ त क
आणि मुलं काय करतात लहान मुलं असशी आहेत की भाज्या खात नाहीत शिमला मिरची नाही खाणार फ्लावर नाही खाणार त्याच्यामुळे पावभजी केली की आवडीने सगळ्या भाज्या त्यांच्या पोटात जातात पौष्टिक त्यांच्या पोटात सात
हो ना हो ना हो ना
त्याच्यामुळे जास्त पावभाजी आठवड्यात एकदा तरी केलीच पाहिजे भले तुम्ही पाव नका दिव चपाती सोबत पण खूप छान लागते चपाती भाकरी जे खाताना तु त्याच्यासोबत पण खूप चांगली लागते त्याच्यामुळे ते पण ट्राय करून बघा
हो ना आता उद्या करावी म्हणायले म्हणूनच मग तुमच्या तुमचं नाव ऐकलं होतं मी म्हणला तर आपण करून विचारावं फोन रेसिपी आता ट्राय करते मी पण
हो ना हो ना
क कोणत्या कोणत्या फेमस डिशेस तुमच्या हातच्या ब बनतात त्या
खूप सारे आहेत रोज एक सांगत जाईल तुम्हाला कारण बा माझ्या हो रोज एक फोन करावा लागेल कारण माझ्या मुलांना पण घरचे बाहेरच काहीच आवडत नाही घर त काही घरी करा बाहेरच आता सध्याच्या वातावरणामध्ये बघित तर बाहेर दूध सुधा चांगलं भेटत नाही आणि हा आणि भाजीपालाय क य त्या जेव घरच खात चांगलं खाताल आणि तेवढंच चांगलं राहाल त्याच्यामुळे जास्त तर घरच्या खाण्यावर भर आहे
बरं हा आणि आजकाल जास्त हेल्थचा प्रॉब्लेम येलाय ना शरीर आरोग्यदायी शरीर शरीर
आरोग्यासाठी महत्त्वाचं हेचय की चांगलं खाल्लं तर चांगलं शरीर राहील अशे वेळेस दवाखाना दवाखाना सोपं नाही.
सोप नाही दवाखाना आणि आजकाल बाहेरच जंक फूड खाल्ल्यानं मुळं जास्त आजार होयलेत म्हणजे मेन म्हणजे त्याच्यात तेल चांगलं नसते म्हणजे काही गोष्टी अं
सुद्धा भेसळ युक्त
हा सगळंच म्हणजे अस चांगल्या क्वालटीच वगैरे नसतय त्याच्यामुळे लय रांना म्हणजे हे म्हणजे पोल हे होतय आजारी पड पडतात लेकरं उलट्या वगैरे हा आणि आता पावसाचं वातावरण
चीच एखादी रेसिपी म्हटलं पौष्टिक तर म मिसळ पावय ती मटकी पासून बनवली जाते मिसळ आणि त्याच्यामुळे ती पण मुलांसाठी चांगली की त्यांच्या पोटात मटकी जाती
ते ते मिसळ पाव कशी बनवतात?
मिसळसाठी पहिले मटकी पाहिजे बटाटे आणि हा मोड आलेली मटकी आणि बटाटे पाहिजे बटाट्याची थोडीशी भाजी करून घ्यायची आणि मिसळच करताना मग त्याला कांदाची ग्रेवी टमाट्याची ग्रेवी पुन्हा कां शेंग खोबरं ते खोबरं वाटून घेऊन त्याची पण ग्रेवह करून घ्यायची त्याच्यामुळे खूप चांगली टेस्ट येती
मिसळ पावला का?
हा मिसळ पावला ती पण चपाती सोबत खाऊ शकतात पावखाण्यापेक्षा बाहेरच जेवढं टाळता येईल तेवढं टाळून घरगुती गोष्टी नाही तर बाहेर जाऊन खाण्यापेक्षा हा घरच्या घरी जरी केली पाव भाजी मिसळ पाव तर ह्या गोष्टी तुमच्या असा कार्यक्रम छान होऊन जातो तुमच्या घरी कोणी गेस्ट आले असले
हो ना हो ना हम्म बघू आता मी पण ट्राय करते आम्हाला आम्हाला आमच्या इकडं महाराष्ट्रीयन पिटलं हुलपली हे जास्त चालतं तुम्हाला माहिती असेल ना?
आमच्या इथे चालतं फील्ड पिटलं हुलपली हुलपली तर अशी आहे की सणला सुद्धा केली जाते आमच्या इथं म्हणजे संक्रांतीचा सणय संक्रातीच्या सणात हुलपली असती. पुन्हा इकडच्या महाराष्ट्रामध्ये
तुमच्याकडे ते वेळ आमोशेला भज्जीं करतात ते असेल ना जास्त?
जे पण करतात.
मी पण ना महाराष्ट्रातलीचय, पण हे भज्जीचं ना कर्नाटक साईड ला जास्तय इकडं ना म्हणजे महाराष्ट्रात काही भागात
र्नाटक साईड ला तर भज्जीं रोटी हे तर लग्नात सुद्धा भेटत त्यांच्याकडे लग्नामध्ये सुद्धा त्यांच्या पंक्तीला जेवण्यासाठी प्रत्येकाला भजी रोटी बाकीचे सगळेच आयटम असतात पण भजी रोटी पण असती चांगल्या प्रकारे बाजरीची भाकरी
हा हा ते माझ माहेर म्हणजे इकडं चय पण त्या तिकडं ना भज्जीं वगैरे नसती जास्त आता मी सासरी आहे ना तर इकडं भज्जी, गव्हाची खीर हे वेळ आमोशाला जास्त चलतंय इकड म्हण ते मी लग्न झाल्यावर म्हणजे बघितलेलं की भजी हे भजी हा एक मेनू असतो म्हण
भजी असतो आंबिल असती आंबिल पण माहिती
हा आंबिल पण माहिती तुम्ही आंबिल पण खूप छान बनवतात तुम्ही एक कुकी कुकीचा बिजनेस चालू करा हा युट्यूब चॅनल चालू करायला पाहिजे तुम्ही
हो ना हो ना, भजी प आंबिल पण अशीये की मी केली केलेली खूप लोकांना आवडती पण आणि अशी होती की, ते पुन्हा पुन्हा प्यावी कि ती पेले त, समाधान होत नाही. मग त्याच्यामध्ये ते तीन गोष्टी पाहिजेत भजी रोटी आंबिल एकच नंबर लागते.
हो ना, हो ना, हो ना. मग तुम्ही आता काय करा, कधी तर बनवा, मला पार्सल करा. हो. आम्हाला टेस्ट करू द्या तुमची. हम्म.
वातावरण.
वातावरण चालूये पाऊस नाहीत आत्तास थोडासा येऊ लाग ला लगेच बंद झाला मग आता दोन, तीन दिवस होता मध्ये पण काल काही आला नाही, आता बघू आज काय होतय, कसं व्हायलय ते. दिवसभर नाही पण रात्री पडू लागला पाऊस. हा कळतही नाही आम्हाला.
आता आमच्या इकडे तर इतकी गर्मीये कि पाऊस अजून पडलाच नाही आज तर दिवसभर बारा वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत कशीच लाईट नव्हती. म्हणजे अक्षरशः चिंबचिंब ओले झालो. हवा नाही काहीच नाही इतकी गर्मीन बाहेर
आणि हे ना ची उन्हाळ्याची गरमीपेक्षा हे पावसाची गरमी न
हा आता ही उन्हाळ्यायची का पावसाळी थोडासा पाऊस पडला याईलेत आभाळ आणि चालल पुन्हा.
होणा ते पावसाचीच गरमी आता उन्हाळ्या ळ्याची गरमी बघा ना तुम्ही एवढी जाणवली नाही पण हे गरमी खूप अशी दमट श्वास घ्यायला
हा मग हे आता ताप्या काहीतरी म्हणून चालूये त्या ताप्यामध्ये असच होतं, ग ऊन खूप जास्त नसतं पण वातावरण दमट असतं दमास असणाऱ्या लोकांना तर खूप जास्त त्रास होत याच्यात, श्वास श्वास घेण्यासाठी.
हा हा.
जास्त जपायला पाहिजे लहान मुलं म्हातारी माणसं ज्यांना की दम्याचा त्रासे. असे लोक खूप जपून राहिलं पाहिजे.
आता वातावरण बदललं की आजारीच पडतात.
हो पावसाळा सुरु झाला की मुलं लहान आजारी पडायला चालू होतील. सगळीकडून चालूचे काही ना
हो ना हो ना बाकी सगळं व्यवस्थिते. चालतंय करा मग तुमची रेसिपी आम्हाला पार्सल.
हो हो हो हो हो चालेल चालेल तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं.
चालतंय थँक यू ठेवू. हो.